हॅलो.
हां बोलं कि.
काय नाही सगळं लोट झाड स्वयपाकची तयारी. आ.
आवरलं का नाही.
चालू आय अजून.
हा हा झालं. चहा तेन झाला काय?
काय ऐकू ईना ओ.
हा झाला काय चहा.
चहा होय चहा अजून व्हायचंय बघा आत्ता करायचं.
हा हा एवढा हुशर.
होय भाऊ आता आलाय कॉलेज मध न.
हा हा.
मग मी पण जरा भाजी नीट करत बसलेल आता झाले आता आवरायचं सगळं.
ह हा.
तुमचं काय चाललंय?
काय नाही मी पण मेडिकल मध्ये आहे.
हम्म हम्म. आह.
पाऊस आहे काय तिकडं?
होय एवढं खरं कालपेक्षा आज कमी आहे सोडा
हम्म.
खर हाय.
हम
तुमच्या इकडं
नाही जरा येतोय आणि ऊनच पडलेल असतय
होय.
जास्त काही नाहीे पो
हम्म एवढं पण नाय हाय उगस हाय म्हणायला हाय
उगाच जरा कुठेतरी एखादी सरी येऊन जात्या आणि जरासं वातावरण होतं आणि परत काय हाय तसं ऊनच पडतय. ऊन सावली ऊन सावली व्हायला लागलय.
तेच की
हाय पाय मोडीती
होत की जाऊन आले कि
ह
दुपारपर्यंत असतंय आता उद्या जरा वेळ होईल उद्यापासून प्रॅक्टिकल आहे.
हम्म हम्म. पर्यंतच असते नाय
होय प्रॅक्टिकल नसलं तर लेक्चर किती घेणार आहेत नाय
हा.
दोन तीन पर्यंतच लेक्चर असते.
तुम्ही आल्या काय?
होय तिथली एक शहराची दिदीची मुलगी आली.
हा.
अभ्यास करायला ते नेत्या
हा गेलेलं
आह
गावाकडं गेलेलं काय म्हटलं
होय गेलतो की ह जाऊन आलेय बघा काल आ कालच आलेय आनंद नगर सराव भाऊ अलचणला आहे बघा इंजिनिअरिंगच्या.
हा हा फस्ट इयर काय फस्ट इयर काय सेकंड इयर?
सेकंड इयर.
हुं, हुं.
मिळत नाही व्हय तिला?
दोघच असताय व्हय रूमवर?
होय दोघच असते.
हा, हा.
तुमचा स्वयंपाक तेन काय आवरून आला?
नाही सकाळच जरा जरा हाय शिल्लक. सकाळी सासूबाई आहेत घरात कायतर करत्यात.
हुं, हुं.
संध्याकाळचं एवढं काय केलोकेलो नाहीनाही आसं होतय.
हम्म
लवकर काय करून ठेवायला येत नाही नी संध्याकाळपर्यंत मग काय
आता लागलय की
काय म्हणाल्या गं ती?
भांडत बसल्यात नव्ह ही तो आणि ती. उगच काय तं मारामारी तेन करत बसल्यात एकमेकाचं कळ काढत.
वांड हाय वाटत?
आ
वांड आहे वाटत?
हा वांड आहे आगं.
ये पडल रे ती.
वारीला कोण जातय का नाही तुमच्यातलं?
नाही कोण नाही जात. कुणाचा आता उपवास हे तेन आसतय एकादसच, कुणाला नाही जायला वेळ मिळत.
हा, हा.
तुमच्यात कोण जातय? हॅलो! हॅलो!
गावातली तेन जात्यात आमच्या घरातली काय कोण आमच्या घरातली काय कोण नसत्यात खरं.
हा, हा. आणि काय म्हणताय मग? आणि काय म्हणताय म्हटलं?
काय नाही बघ.
एक्झाम तेन झा जवळ आली आसल की आता?
काय ते?
एक्झामतेन कधी आहे म्हंटलं?
एक्झामतेन आता आता चालू झालंय कॉलेज. आता काय माहित काय एक्झामतेन अचानकच उठूवत्यात ठेवायला. आनन्या अभ्यास कर तिथं, अभ्यास आहे का नाही तुझा? ते ए. बी. सी. डी काढ म्हणू ये प्रसाद तिला पुढची ए. बी. सी. डी काढून दे रे. तुम्ही मग दररोज काय मेडिकल आणि हे एवढेच करताय?
एढच आणि काय करणार आता दिवसभर मेडिकलमध्येध्येच असते त्यामुळे म तुरा काय करायला वेळच मिळत नाही
हम्म.
काळी दहा ते दोन वाजेपर्यंत असतोय.
हम्म हम्म
दपारी दोन ते पाच बंद असते दोन म्हणत काय अडीच तीन वाजता तच घराकडे जायला पेशंट असले तर थांबायला लागते
हम्
आणि सुधर पासला यायचं आणि आठ वाजता जायचं.
हम्म हम्म
दिसून काही करायला वेळच नसतोय नी
हो पाच मिनिट भेर जा
पल्वीचा क्लास केलाय आता
हा हा घरातले त्यांना सोइबल ए
हो मा काय नुसत सकाळी करतीस का
काय ते
काही नसतं कॉलेजच असते काय म्हटलं
होय कॉलेजच कॉलेजचच धड नीट टायमिंग नसते एक
ह हा
त्यामुळेळ घाईच करायला वेळ मिळत नाही
हम्
अचानक कधी पण बोलवतत
अभ्यास हे ते नसते
हम झाला तर एक वर्ष राहिलं काढायचं कस तररी
लास्र आहे का ह
तिथनं आणि मग बघायचं आता तेच बघत बसायचं आहे तिथनं
हम्म यच म्हणजे मिळते
आं
जॉब तर आत्ताच बघून ठेवायचं म्हणजे नंतर जॉईन करायला येतय नाही
होय चालू हाय बघायचं बघू आता कधी काय काय होते भेटायला पण पाहिजे तो शिकून किती जण बैर पडायल्यात त्याण्याच कुठलं जॉब आणणार आहेच
कुठलं तर काय तर म्हणजे बघून ठेवायचं नाही.
हम्म
शिकून बाहेर पडल्यावर क नाही सगळीच बाहेर पडतात मग सगळेच. कोण कोणाच्या जॉबच्या शोधात असतात नाही. मग आपण आधी कुठ तर काय तर बोलून ठेवलेलं. केलेला असत त्यामुळे लगेच जॉईन करता येते नाही आपल्याला
होय बघायचं चालू हाय.
हो.
आमच्या कंपन्या सगळ्या कशा बाहेरच आहेत त्या मुळं बघताना पण बाहेरच बघाय पाहिजे. इकडच्या साईडला कुठल्या कंपन्याच नाहीयात.
हा.
त्यामुळ बघू आता काय काय होतंय.
आ?
किती कंपन्या
काय ऐकू येईना.
चांगली कंपनी असेल की म्हंटलं.
सांगलीत हाईत पण इतक्या असं काय, क्वालि क्वालिटी नाही ओ त्या कंपन्यांची. लागलं तर पहिला जरा चांगल्या कंपनीतनीच बघायला पाहिजे नई.
एक मिनिटं थांब ह. वीस रुपयेला हाय पंचवीसला हाय. हॅलो, चालतंय ठेऊ काय?
हा हा ठेव.